आता हा का म आता शेतात काय कामं नाही.
नाही आता काहीच काम नाही आता.
आणि हे पावसामुळे आता काही कामं होणार पण नाही ना आता ओलंच आहे ना.
आर्थिक स्थिती क नाही दि वा
हा.... कारण की बीस बौस पडलेला आहे ना
तुमचं ते मकाच झालं चालू?
नाही ना नअजून ना झालं ना माज सिग्नेचर बाकी येत. हम्म
मग ते मामीच्याचं कसं झालं गंगा मामी
म्हणजे त्यांचे सिग्नेचर झालेले होते माझे सिग्नेचर बाकी येत ते मध्ये मध्ये का‌. ह निवडणूकण अणं ते आली तर अ सिग्नेचर बंद होते. हम्म
बाकी आहे काय काय
बरं असं काहीतरी कामा आला पाहिजे म्हणजे करता. पण गाव सोडून समजा आपण गावातल्या गावात काम करू शकतो.
हा आणि टाइम ब असा होतो आपलं काही शेतातले एवढं काही जास्त काम राहत नाही.
आणि शेतात पण एवढे की काम राहत नाही ना आपलं कारण की आपलं शेती खाली क्षेत्र कमीच आहे ना आपल्या थोडी एवढं शेत आहे इथे.
हम्म
हम्म
बरं होईल लवकर चालूस.
हम्म
होईल म्हण चालू ते पण मग.
हा होईल आता ते पण चालू आता, सिग्नेचर बाकी होती माझी होईल म्हणे सिग्नेचर मग आता. हे पावसामुळे पण मग आता.
हम्म नाही मग ते वाळा पण पाहिजे तीथ.
हा वाळलं पण पाहिजेत म त्यांच्यामुळे पाऊस आणि आता कसं आहे जे पाठी मागून जे काम चालू झाले ना त्यांना बाहेरचेच येत नाही.
हम्म
हम्म
हम्म
चांगलं ना तर आपण म्हणतो पण कसं आहे. गावतल्या गावात कारण की आपलं बाहेर जान पण शक्य नाही रात ना.
हम्म मुंबयच येत पण तुमचं.
हा मुंबाचच येथे.
हम्म
ते कांद्याचं पण मुंबाच आहे आणि हे पण मुंबातच आहे
हो सांग म
हम्म
हम्म
ते फक्त लोन करत आपल्या नावावर पण हम्म
उद्यम मण नाव न दिलं तुम्ही ते उद्यमचे डॉक्युमेंट.
अ म्हणजे दिले होते आम्हीण ते डॉक्युमेंटस का त्याच्यात आम्हाला ओ टी पीच नाही आला तर मग आम्ही परत बुधवारी डॉक्युमेंट जमा केलेत तर बुधवारी बीटिंगय ना आमची आता.
हा पुढच्या वेळेस आणाय लागलं. हो झाली त्यादिवशी.
तुमच आता सर्टिफिके देतील आणि आमची मिटिंग राहीन बुधवारी.
हा सांगितलं त्यांनी म्हणजे आता ओ टी पी त्या बाकी आहे ना
हम्म ते ओ टी पि आलीच नव्हते ना आम्हाला.
हम्म ती पन्नाचीच बॅचपूर्ण करायची ते.
हा
हा
ह्यामध्ये झालीत बाकी आणखी,
जेवण झाले की चालू आहे की झालंय? हम्म
आमची झाली सगळाची.
हा का
हम्म लवकरच खायला लागत सगळ्याला,
हा मग त सवय राहते ना आम्ही आम्हाला साडे अकरा बाराच वाजचे जेवायला.
नाही आम्हा सगळ्या सवय हे लई दहा पर्यंत
नाही आमच तोच टायमिंग य.
हो का
हम्म कारण की कामावरच तेवढं उशीर होतोच आणि मग सकाळी नाश्ता करेल राहतो मग त्याच्यामुळे एवढं की भूक नाही राहत ना.
हा बर हाय की मग नाश्ता
हा मग बरोबर आम साडे अकरा वाजतच जेवायला.
हम्म मुलांचं बर झालं का आपल्या शाळेतलानी.
शाळेतल बर चालू आहे ना अ सी बी एस सी पेटर्न हा तिथ म्हणजे आता सगळीकडच ना सी बी एस सी पॅटर्न लागू झालंय.
हो का
हम्म
हा
अल सगळे पुढच्यार्वंशी नाही आणयच पुढच्यार्वंशी तोपर्यंत बरस
हा म्हणजे मग त्यांना पण कळतं ना थोडंफार मग त्यांना बी कळायला पाहिजे ना नुसत टाकून करायचं काय समजा त्यांना पण जे शिकवताय समजा समोर जे काय बोलतायत त्यांना ते तर कळल पाहिजेत ना.
हो ना
हम
हम्म
म्हंटलं पाऊ म्हटलं मग आता पुढच्या वर्षी टाकु म्हटलं शिवराजला.
हा बरं ना.
तेच ना मग आता सगळीकडे सी बी एस सी पॅटर्न आलं म्हटलं ना. आपण मग या ह्या शाळेत टाकिन. वर्ष दोन वर्ष त्या शाळेत टाकायच मग असं पोरांची ओळखपण होत नाही शिक्षक लोक ओळखीच होत नाही मग त्यात. त्यांचा पण अभ्यास बुडतोन.
नाही ना आमच आज्याला आम्ही पहिल्यापासुन पहिली पाासून तिथच टाकेल ति तेज.
हा मग असं असलं तर मग. समजा त्यांचे पण देतात जे भरपूर शिक्षक लोक ते ओळखीच्या होत बाबा आपण पण त्यांना बोलतो.
ह एक शाळा भरती आता काही गावात जिल्हा परिषदात कोणी जातच नाही.
हा तिथं पण सीबीसी पॅटर्न आलं म्हणजे आलं पाहिजे.
हा कायच आहे की आता खेडेगावात तर नाही येऊ शकत अससं. जिल्हा परीषद म्हणजे मराठी माध्यमच असत ना.
हा.
त्याच्यामुळे त णी ये नाना से बेसी.
हन.
हम्म. अरे मंग.
चालन मी परत करते कॉल हा. हा लगेच हा. आता लगातार करून घेते.